हा. बघू म्हणला लागतोय का तर लागला कॉल.
हा लागतंय. पण ते ऍक्सेप्ट करते का नाही कोणा लागतय कॉल लागतय.
नही दाखवते ना तुमचे म्हणजे या पर्सन सोबत कॉल कंप्लीट झालेत म्हणून असं सांगतय.
दाखवतय काय?
हा. कम्प्लीट झालं असेल तर झाले म्हणून सांग म्हणजे असं मेसेज पडत. हा बो
मग हे कसं म ऍक्सेप्ट करतय काय नाही हे मग?
मे बी झाल नसतील पाच कॉल मग लक्षात पण नाही ना व्यवस्थित की किती झालेत?
किती झालं तर?
हा.
आ आज काय? आता हे तीन तिसरा, चौथा वाटता आपला आत्ताचा.
हा हा आज नाही काय माहिती चौथा तिसरा आहे काय चौथा का वाटतं काय माहिती
मग काल एकच झाला परवा दिशी एकच झाला.
हे ते दोन झाले आहे आणि हाता हा तिसरा आहे ना. हा तर तिसरा आहे दोन कॉल झाले तिसरा हा बरोबर म्हणजे हा पाचवा आहे. हा हानला हा बर. तेच लक्षातच नाही व्यवस्थ म्हणजे पाचव बरोबर होईल्.
पाचवा आहे म्हणून लागला तरी म्हणलं कसं काय या लागलंय.
हा तेच मला पण कळालं नाही म्हटलं लागत. का बघूया लक्षात ये ना नेमके झालेत तर कि
हा हा.
हा तेच म्हटलं अ ते जर आलं वगैरे तर असेल तर म्हणजे कळवा आम्हाला
होय होय सांगते की,
हा म्हणजे ते कसं झालत अ आम आचे म्हणजे जुनियर्स होते ना आमच्या नंतर त्यांना दिलं होतं ना कार्य
हा.
तर त्यांना नेक्स्ट आले होते म्हणजे एक दोन एक दोन टास्क पुढचे असे. खरं आमच्या बॅचला ना आलेच नव्हते.
होय काय तुम्हाना असं कॉलेजमध्ये फॉर्म वगैरे भरून म अस देतात का?
नाही म्हणजे आम्हाला सुरुवातीला ना अ ते आमच्या सरांच्या ओळखीचे आहेत मॅडम म्हणजे म्हणजे प्राध्यापकांच्या मग त्यांच्या रेफरन्स थ्रू आम्हाला दिलं होतंय.
हा हा हा.
ह मग. त्याच्यानंतर मग ते म्हणजे मी ॲप डिलीटच केलं नव्हतो चालूच होतं.
हा.
प म्हणजे सारखं रिफ्रेश वगैरे असं करत होतो आणि म्हणजे एकदा दोनदा ना, व्हॉट्सअपला ते चॅटबुट वरन मेसेज आला होता. कि तुम्ही म्हणजे इंटरेस्टेड आहे का असं वगरे अस की हा मग ते मी फील केलं होत.
हा.
त्यानंतर मग मग मला त्या परवा म्हणजे दोन महिन्यापूर्वी ते हा कॉलिंग चा टास्क आला होता.
हा हा हा.
खरं त्याच्यामध्ये दोन वर्ष काय नाहीच. चला म्हणून म्हंटलं असेल तर मग कळवा वगैरे
चालते की बगा की त्यांनी कसं आम्ही काय म्हजे असं ह्याच्याानना नाही सोड त तर डायरेक्ट ओळखीन तेनही आम्हला डायरेक्ट मंदी कॉल केलता. प्रोजेक्ट आला कि त्यानी डायरेक्ट च ग्रुप करतात आणि ऍड करतात त्यांनी
होय त्यांनी म्हणजे ठराविक कसं ग्रुपमध्ये
हा करतात ग्रुप मध्ये असं फॉर्म वगैरे म्हणजे ते परवा मेसेज
हा होय तेच की म्हणजे असं ठराविक ग्रुप वरच जातो ना. मा असं जर ओळखीच असेल आणि नीट रेफरन्स असेल तर मग कर
हा मग करतात मग तस मग पहिल्या बहिणीला केलेलं त्यानी ऍड मग त्यानी मग ती म्हटली म्हणजे दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये ती म्हटली आणि मेंबर लागणार काय तुम्हाना होय लागणार म्हगच करा तुम्ही ऍड मग तेव्हा ती मला केली मग तेव्हापासून मग ते तर म्हणजे माझा नंबर गेलास ना म कसं लागल तसं त्यांनी मगच घेतातच प्रोजेक्ट मध्ये मला मग ते आता म्हणजे आपण त्यांना सांगायचं का, म्हणजे एखादा नवीन आला की तुम्हाला लागणार आहे की मेंबर विचारायचं मग तेंव्हा रेफरन्स दिला तर चालतंय मग तुझ असं
हा चालेल म्हणजे मी एकदा मॅडमांना केलतो मेसेज की हो म्हणजे आहे ना हे म्हणजे छान आणि काम पण छान वाटतय सो न्यू प्रोजेक्ट वगैरे असेल तर कळवा म्हणून मेसेज पण केलता मी मध्ये एकदा.
हा हा.
माग हो बोललेले पण मला म्हणजे परत कधी असं रिस्पॉन्स तेन काय आला नव्हता.
हा हा हा त्यानी कस आपण वर्क कस करल ज्यांना त्यातलं म्हणजे माहिती असतय की नी पुढचा प्रोजेक्ट त्याच्यावर कशावर डिपेंड आहे ह्याच्याने त्यांनी ते हे करत्यात तर हे कॉलिंग च तर तु केलीयास मग तुला ऑडिओ व्हयलिदेशेन ला तुला हे जे कळणार मग तुला ऑडिओ व्हयलिदेशेन तुला ऍड केलं. मता तू ऑडिओ एडिशन केल्यास मग तुला ट्रान्स्क्रिप्शनच कसं आहे ते कळणार. म्हणजे ट्रान्सलेट येतात अस असं असतय ते
होय आपला ह वर्क बघून देतात असं पण आहे.
ट्रान्स्क्रिप्शन केलंय ना की त्यांना मग ते ट्रान्स्क्रिप्शन व्हॅलिडेशनच मग करणार. ते असं घेतले असं काय तर काय तर त्यानी
होय आहे असं काहीतरी
त्यामुळे ते मग आता तरीपण बघायचं. झालं तर मग सांगते की तस हम्म.
ठीक आहे आणि काय मग
काही नाही बघ निवांतच आहे.
ह ह ह.
अ साड्या वगैरे सगळ होत जरा आज आलेले. पिकोफॉलला ते सगळं करून घेतलं आज अर्जंट द्यायच होत.
हा हा.
तेच आता बसून केल मग चार होत्या साड्या त्या दिल्या
हा.
म त्या हाईट ब्लाउज वगैरे त्या टाईप आता एक एक रोज शेवायचं यातन होईल तसं. हू हू. हम्म तुमची मम्मी तेन घरीच असतात म्हणे.
नाही नाही ते लहान बाळाला वगैरे अंघोळ घालायचं काम करत.
हा हा हा हा तस करतात काय
हो भरपूर म्हणजे मी जन्मायच्या आधीपासून करतात.
होय मग भारी आहे की हू हू हू. म्हणजे असं कॉलनी टाईप अस जात अस असतील का नाही असं मरावाड्यांच्या वगैरे असं असतात जात. कोण मारवाड्यांचेही ते आमच्या कसं आमचे पण एक रिलेटिव्ह आहेत त्यानी
हा हा हा.
ल ते सांगत हो. त्या मालवाड्यांचे त्यात मी लई काय काय तुपातनं परतन ब्रेड तूप हे अस. ह्याला काय काय करून ला मालिश करायला लावत्यात त्यांनी.
होय भरपूर असतय ते परत तसं ते पीठ असतय. अ परत कणिक कणिकेनं पण ते केस काढतात. बाळाची अस भरपूर करतात ते होय.
जे ज्यांच्या डिमांड वर असते काय म्हणतात ते
त्याला पण भुक लागली.
काय.
काय नाही ती पोरगी जरा हाक मारत होती.
ह हा हा हा.
पाच मिनिटं थांब म्हंटलं.
हम्म ते भरपूर काय काय असं ते एक एक जण तिळाचं ते लावय लावतात.
हा हा.
परत कोण एरंडेलच लावतय?
हा.
पण भरपूर असत त्यांच.
हम्म हम्म असत्यात बाई भरपूर काय काय काय काय प्रकारचं. सगळं करून हे करायला लावत्यात.
होय.
हम्म.
आमच्या वेळी काही एवढ काय नव्हतं आमच्या नुसत तेल लावून मॉलिश करायचीत? हम्म.
हम्म नाही माझी झाल्या व्यवस्थित छान करत्या?
हम्म.
म्हणजे आपलं रेग्युलर मसाज पण असतय ते पण करत्यात.
हा हा म्हणजे ते बाटीन लावून घालत असतील की.
होय होय. परत असं रेग्युलर आपला मसाज हा रेग्युलर मसाज असतय ते पण असते. हॅलो! हा होय.
हा हा.
हम्म.
अ हॅलो! हॅलो! आत गेल की रेंज जाते हा येतोय. हॅलो! हां.
हा यायल ना.
हा येतोय येतोय.
हॅलो.
हॅलो.
हा तुम्ही हॅलो.
हॅलो यालाकी आवाज यालाय.
हा यालय की हा यालयकी की आवाज.
होय होय येतोय त्या आता दीप पोरगी बोलवाली म्हणून जरा गेलो त्यामध्ये जरा रेंज लगेच गेली बघ. हा लगेच आवाज ब्रेक होतोय.
हम्म
कवा तरी या आमच्या इकडे गावी मग.
यायच की तुम्ही पण या इकड आला की?
ह तिकड आला की भेटूया एकदा आपण.
हा हा चालतय
तिकड काय जास्त असं सुट्टीला दिवाळीत मे महिन्यात ते पण आठ दिवसाच्या वरती जा दिवस राहु देत नाह.
होय होत नाही ते.
हे पोरी पण लई दमावत्या बाई राहत नाहीत.
हम्म ते मोठेपर्यंत ते असतेच.
ते ग् आपल्या आपल्या घरात असलेलं बरं वाटतय असं वाटतं.
होय ते समज येऊ. पर्यंत होते असते.
हा लई आता तरी थोरली जरा चालल्या आता शाळेला. बारकी ज दिसपर्यंत झाल्या ती पण पण आता दिवसभर नाही आ. अछा
ते रडत्याात ते घेऊन बसायला लागतंय.
हम्म लई नम त्याच लय त्या्या.
हो
तुमच्यात म्ह लहान कोण नाही वाटत.
का काकांची पोरगी आहे.
काकांची आहे काय हा?
अन ऎंटिलेजेबल पण आता नाही हम् होता मी म्हणजे आठ आठ दहा घंटे होतो.
हा हा जॉईन असल्यामुळें सगळे असं मजा येत असेल का नाही.
हा आदी होतो आता नाही आता मी नाही कर.
वेगवेगळ्या राहिल्या काय?
हम्म होय
हा हा घर पण असं वेगवेगळं बांधलंय काय अस कि?
हो नाही नाही वेगळ
हा हा
ती आता आहे आता पहिलीला आहे आता
हा हा
हम्म असते ते लहान म्हणजे ते असं लहनांना बघून असं छान वाटते. दमवतात पण तेवढंच.
त्याची लई मांडाची लहानपोर आड वणक लई म्हणजे लई
ते गस म्हलं कय स आपत एकदम
पप्पाना तर आमच्या किती भ्यायचो आम्ही लई मार खायचो हे आता आमचे पप्पा पण या पोररीणाना काहीच बोलत नाहीत उलट आम्हाांनाच आम्हीरड खावतो ग बस की का खावायला.
कशाला कावाला
आ मी म्हणतोय आम्हाला कसलं मारत होता अस म्हणलं आणि आता हे बोरसनी कावुन पण देत नाही जा.
हो हे नाही आता वेगळंच आहे.
पप्पा आमचे असं नाईट करून येऊन झोपायचे की नाही आणि आमही दंगा केला का लई मारायचे लहान असताना आणि आ घ्या. थोडी डोक्यावर जाऊन बसतात. तरी काय बोल
होय ते लहान असत ना त्यामुळं.
लहान असतात आता लाड नाटेवाांच लाड असतात
हम्म आता मे बी होईल कॉल कर.
हा हा
हा चालेल छान वाट लं तुमच्याशी बोलून हम् ह नन करामग कॉनटॅक्ट
हा हा चाल बाय बाय